ओ तो आपोआप कट झालता तरी आठवीस तरी आठवीस रुपये काय, आठवीस मी टाकेल त्याच्यावरऽ
सेकंदऽऽओ
सेकेन्ड
हा
तुमच्याच्यावर
काय ते
सेचाळीस सेकंड
म्हणजे तुम्ही केलेलं तुम्हाला पडले ना ते मलाही पडले न
तुम्हाला ते मी पहिल्यांदा केलत त तवा किती पडलं सेकंड
दोन सेकंद
हा
हा दोन पडलेत आणि आता कसकाय मग?
काय माहि ती लगेच, कट पाच मिनिटं बोलवलंगेच कट झालं ना आपऽ
कस काय काय माहीती बाई,, आता यो कट नाही झाला पाहिजे.
झालं तर बी आपआप काटवन चालला ना,, दाकीित ते सेकंड किती झाले, किती नाही नाही का? अगं ते वरूनच,, ते वरूनच कट व्हतय नव्ह
होा,, त्याची बोल वापरऽ
हम्म,
तुम किती कर राहिलय
आ दहा झाले अ अकरा झाले बारा झालेहिे ह आहे
नाही आत् तशी काठ झाले आठ
हा
आठ झाले काय म्हणल्या
ह
तुमचा आवाजच नाही येते.
मिस कॉल किती पडले मिस कॉल.
मिसकॉल पळले चार पाच
अ पूर्ण बोललेले
नाही नाही बाई अबा ते अंजीला ताईला केलते ते दिवशी दोन आशेच फेल गेले अंटीला केलते तीन आशेच फेल केले मग काय करा
माणूस चिरकून जातो मग
मग त्यांच्या अशी गुलगुल फोन करी माणसं घरी असल्यावर मग माणूस धावतो माणूस म्हणतो डलेट करया बायाचे फोन नसते बायाचे फोन कालता तुला.
हाऊ बाई
डायरेक्ट बाबा असं बोलतो
असं पण
मग त्यांचे हा इमटाम भाकरी कयचे टायमला आहे टायमर जेवायच्या टामला काय कराणार नस फोन सायलेंट करून ठेवला होतो
कोण
हा
मई पण मग फोन सायलेंट असले तर कोणाची पण घेत ना
मग त्यांनीच ते याडवणी करी जर जेवणच टयमल केला बाबाला तर लैराग फोन आता ती आर अर्चना मार. आर जण मात करे का त्यान तीन कॉल केलते आता म्हणलं मी तुम्हाला कॉल केलते म्हण मी करते म्हणे आद्र का निंदाला आले म्हणे मी तू बसल्यावर कॉल कर येते म्हणे मग मला तिकून कॉल. कर म्हण ह अशी काम पडलं त्यांच्या टायमाला त्या निंदाच काम करीत्या आणि कॉल बोलण्याचं बी काम करीत्या
आतानी आज मग आणि आज त्यांनी करीत
हा पहा ना त्यांची कामं झाली तर
त्यांना पण मला केलत ना पण मी नाही केेल ना त्यांना नाही म्हणजे त्यांना मला केला माझी बारी राहिली ना अजूक त्यांना करायची तर मी करीन ना.
हा
मग आता आपले म्हणजे आपल्याला एका दुसरीेला जवर लोक चालू राहिले तवर लोक करून घेऊन आपण
मग
ऐकणे
हो
म
पटक पटकन करून घेऊ पाटापाटा
हा दुसरं टास्क येन ना मग दी फ्रेश झाल्यावर
हो हम् ते सना भाभीन तर कॉल नव्हते गेले आपाआप झालं त्यांचं
त्यांच त्यांची विस कॉल झालते मग नंतर त्यांचे कॉलच लागत नव्हते
हा काै त्यांच्याच्या पूरण तरी ते त्यांच्याच्यावर पूर्ण अे झिरो झिरोेत असई
त्यांचे दोन हजार झाले म्ह पण
काय मी ते आले का नाही आज ववररचे पाचशे सहाशे रुपये खात्यावर असन
नाही हो आले ना
आले का फोन पे वर येत का
छायनानीला डायरेक्ट अकाउंटवर आले महिनी
कित्यालं तेला
म्हणजे त्यांना पहिले एकशे ऐंशी पै तरी आलते ना ते डायरेक्ट त्यांना अकाउंट वर पडला
हा हो का
हा
तुमचा फोन पे नंबर देईल आहे का अकाउंट
हा
फोनपे नंबर देईलाय का अकाउंट नंबर
अकाउंट नंबर
हो का घरी मम्मी घरी आलेवर मम्मी बोलत असन
नाही ना मम्मीनी बोलत न वहिणी
हो का मला काला आई म्हणते अ ते मोनीचा हात पकडून बाया माणसान मोनीचा हात पकडून आलाता तो बाहेर नको दादा तो आणि ज्याव्हा बाई काल थरकव सुटलं ना मी म्हटलं काही ना काढात जाज मा रात्र दिसत का म्हट मी डायरेक्ट म्हणले त्यांना रात्रीच्या टायमला दिसत म्हणलं तुम्हाला आणि पप्पाला म्हणते आ त्या बायाला बीपी ते झालत म्हणूनच ती बाया मेली म्हणज मी म्हणाला असं रात्रीच्या टायमाला काही काढ मी किती गज आणि खवळ त्यांना
मग
झाल्या गित
काही नाही म्हणलं मग
हा
हा काही म्हणलं मग
बेवाट तर का आलं काढाचं आता एकदा दोनदा काढलं तर आणि बात आहे पण येत रोजच ना
तुम्ही आता किती केलं बा थोडी नाही उप म्हणजे येच आहे ना पलगीच आहे ना किती केला अर्थ मकर दिस ना
मग रोजचच नाही हे आजचं नाही ना
मग तुम काही मानताय नव्हं का
तर सती बाया मेली तर घरात चालूई
होजस
हा माणसाला विचारत हो का नाही यात झोपामध्ये
येतो बाई
म मग जरद्यानी काढलं तर माण चांगलं झोपत जरद काढलं तर मग काही चांगलंच येतं मग हम
वई म भई बहीणीच जाव त वारली होती ना कावाला की विचरूच नका तुम्ही
मग माणस नुसत अंगावर काटाच येतो पाहिल्यावर
पाहाला नाही ते आठवतो माणसाला
मग डोळ्या पुढंच नजरे पुढं फिरत
बई मला तर बहीणी फक्त आवज उचत होता
हा
त ती रडत नव्हती का
आंबरी ना आता काय फिरत आहे बाई सव्वा महिना सुद्धा कुकण धरील ते आहे ना
न महिना म पर वईनी कोण कोण अ चल रा तो
सातवाच्या दिवशी सात्या सातव्याच्या आदल्या दिवशी परून साड्या बिडे्या अनुभव प काढल्याून हाय कादा पूर आहे का या लाजा
माईन काही प्रेम नाही दिलं त्यांना
मायन तर पटातून काढली
मा मायनक इपडेेम ना सधीला कदला कायपूर ग त्या वन
मग माय साठी बापासाठीठी अ तू तू टोम पाडत भावासाठी
पूरी अरे बाप काय राहत र
हम्
पण कोण फोण केू वात त
हे आणलं तर काहीच नाही अटतकारय म्हणलं आता आमरीच लग्न करायं नाही नाही म्हणे दाद्याच लग्न जमीन आता मग आंबरेच कराचं हे बाप्यांचे म्हणत होते
हा
हम्म
दादाचे एवढे लवकर लग्न करतात ना ना
कररी मग त्यांना भाकरी खा आम बरेच केलं तर मग त्यांनाला भाकरी घाललाय कोण राहतं
वहिणी पण पोरगं तुटून जातो एवढं लवकर लग्न केलं वहिनी न
पोरगा बीला हे झालं ना मग पोरगाव पोर सांग बोलत होत
हा का बस सु मोत
म
हे आजकाल काही नाही कामाला राहिला
ह मग आता खरंच म्हणे दादाचं लग्न मग आांमरेचं करायचं म्हण भाकरी घाल कोण नाही राहणार म्हण
बर कोण झालत ना पहिले स मई नाही बोलत नवत्या
आई ना आई ताईन चुलती कोंकणच आहे भाकरीे गालायला
आणि त्या पहिले बोलतच नव्हते ना आई चुलती सोबत
मग
आत्ता आत्ता बोलाया लागले ते
सासू कितीक डेंजर होती म्हणते आहे ना
हो
तीरासंतई
नाही हो खायची देणगी रोटी काही डेंजर नव्हती
हो का
तुम्ही चांगल राहिला तर सास पण चांगली राहील हाय का नाही.
नाही नाही सासु लय डेंजर म्हणते ती सासू त्या... बापच्या मम्मी ना तर शंगदाणे खाल्लेत दनादा आण साखर खाल्ली तर दानाना आनी..
ती ना बाबाची मम्मी ना काम नाही करीत अशी झोपत वळ ती पूर्ण साडी वरती होऊन जाते तिची माहिती का तुम्हाला
ल तुम्ही
मी नाही पाहिला म्हणते बाई लोक आता मस्....
नाई नाई आता मला सांगा तें तची हे करीन असं साडी सोडी वरती त बाहेर चांगलं वाटल का मला सांगा बरं.
अग पण तिला तिला काही म्हणजे तिला काय असं वाटत नाही तिची सगळी साडी धुवाय
रिकामा ऑडिओ नाई हे कोणत्या, कोणत्या रांची हाय बाई?
हा हा ते जाईल नी तिची साडी डायरेक्ट तोंडावर घेते लगे पूर्णी..
हा...
हा हा.
किती चुलते त्या्या बाप्याला ण त्यानला.
माप्याला... तीन. तीन चुलतेय ना चार चुलतेय त्याला म्हणजे चार मोठे पप्पा आहे... पण त्यांना काकाची बाईक वरून जायले आलीच नाही काल पासून.
हाव का?
हा...
बाई त्या बाप्याच्या मम्मीच तर मैस्माळ माळ.. नयेर बरं का.
हम्.
सेम त्या दोघी बहिणी सारख्या आहे दिसायला मी त्यांना काय म्हणलं ग आमही फिरायला गेलो तर मी मी बहिणी सगळे म्हणजे आमची फॅमिली तिकडची गे मी तिकडे गेलते मोठे महादेवला... रिकामा ऑडिओ
हा हा.
बाई आहेस कुठे वर गेलं त मी माझी बहीण स्कुटीवर मामाचं पोरगन ते त्यांच्या गाडीवर त्याच्या बहिणीला घेऊन भाया बून... तें त्यांच्या गाडीवर आणि एक मै बहिण त्यांच्या गाडीवर हा... मी म्हणले इकडे आल्या का तुम्ही कधी आला ते आश म्हणून कालवला..
ह तुम्हाला वाटलं कोण हाय?
हा ते दोगी बहिणी सारखेच म्हणे दिसाला एक म्हणे त्या दोघी बहिणी सारखेचं हाय म्हणे दिसाला.
बाई पण लय मार खाती ओ बाई ती..
किती वा असं उठत म्हणजे सातला नं आठला.
आठ नऊ मी नको म्हणतो मी..
म.
मग सगळं कराव लागत ना.
हां. ते पोरग सकाळी उठून ते पोरग सकाळी उठून झाड झोड करून घेत म्हणे
कोण?
बाप्या.
हा आले ते रांगोळी काढीत
रांगोळी सुद्धा काढत दारा पुडं
हा साडा मारीत तो भांडे घासतो त्यो.
हा.
हा...
ती पोरगी तिची माय सारखीच हाय.
घ आता आब रिन त्यांचं कसं यायचं त्यांना कामच नाही.
मला काय गम नाही, पस्ताव नाही.
पण हा आमरी खराब झाले आहे ना?
हो. पूजेच काय वहिले संसार
हम्म. आंमरी, दादया खराब झाल्या दादाचा भाऊ नाही झाला खराब आमरी झाली
त्याचा बाप तागत नाही लागत ग, ते काय म्हणाले
त्याचा बाप बी खराब झाला ना.
पुढं झाला
झटाकला थोडा
हाऊ का
मग मग मी आज मिर्च्या तोडायला गेल
आ, तुम्हाला काय काम करायचं आहे म्हणलं आता
आता मला फक्त झाडून घ्यायचं बास.
हा बाहेरच झाडून घ्यायचं, आणि वरती ते दोन तीन ड्रेस वरती आमचे कपडे नेऊन टाकल